हॅलो! हॅलो!
हा काय चाललंय? हॅलो! आवाज येतोय का?
हा येतोय, ना बोला ना.
हा, म्हंटलं काय चाललंय?
काही नाही, चालयं काम.
काय काम चाललयं?
दळण दळायचं
दळण दळायचं काम चाललंय का?
हो. तुमचं का नाही, नाही झोपले मी कामचं चाल त्याव पाऊस चाललाय सारखं तेव नाही झोपले. पण घरी असत कायोप.
म्हंटलंय अगं तुमची याची काश्मीरची ट्रिप कशी झाली.
छान झाली काश्मीरची टली मस्त होती.
हो ना किती दिवसाची होती ग.
ती दहा ते बारा दिवसाची होती.
हा ना.
हम्.
मग
हा येऊन जाऊन ना कशानी गेली तुम्ही मग ट्रेन नि गेली की
ह ट्रे मीरच अ ट्रेननी रिझर्वेशन केलेलं होतं.
हा हा.
मग इकडनं दोन दिवस लागतच जायला दोन तीन दिवस मग तिकडे तिकडे फिरायला वगैरे पाच स दिवस आणि मग रिटर्न तिकडन. दोन तीन दिवस रिटर्न यायला.
आणि कागं बुकिंग अगोदर किती म्हणजे महिनाभर किंवा दोन महिने असं कधी करायला
ती रिझर्वेशन साठी ना. एक दीड महिना पहिले बुकिंग असते ते पण स्लीपर कोच वगैरे साठी जनरल साठी वेगवेगळे स्लप र कोच असतात अ. रेंट पण वेगळे असतात बुकिंगसाठी
हा आपल्याला जसे पाहिजं तस निवडायचं ना.
हो आपल्यावरत चॉईस करायच कस पाहिजे. तसं नाही हो. मग तेच ना त्याचे स्लीपर कोच थ थ्री स्लीपर सेकंड स्लीप पर असे कोच असतात ते एसीसटी असतड जनरल नॉर्मली आपल्या पर्सनसाठी मग आपण आपण ठरव शकतो की कसं. आपल्याला सिलेक्ट करायचं वगैरे
हा आपल्या बजेटनुसार
हो आपल्या बजेट नुसार
पण मग लाबच लांबचा प्रवास आहे मग सहसा एीच करत असतील ना लोक
हा ऍज पर ऍज पर पॉसिबल जसं त्यांना पैशांच्या हिशोबाने परवडतंस काय नाही जनरलमध्येध्ये पण जर्नल मध्येच गेलेलो आम्ही पण जर्नल मध्ये पण छान असत. आपल्या स्वतःची सीट बुकिंग केलेली असते मग त्या मग काही प्रॉब्लेम नाही ते बर्थ वाइज रिझर्वेशन राहता. झोपायला वगैरे छान जागा पण असती. बर्थ वर रात्रीची
ट्रेनमध्येध्ये नाही का म्हणता रिझर्वेशन पण असलं तरी करतातच म्हणे लोकमज अस.
हो करताना पण ते युपी युपी साईडचे असतात पण मग आप रिझर्वेशन जोपर्यंत आपण ज सीटवर आप किंग असतं तोपर्यंत नाही बस तोपर्यंत ते बसलेले राहत मग आपण गेरू उठून देऊ शकतो ना त्यांना मग काय नाही करते ते हो चालत मगग ते आपण सीट बुक केलं. रा मग ते उून जात एखादा असतो नॉर्मल. डोक लावणार मग त्याला आपल्या पद्धती ट्रीट करायच असत.
हो ना
हा
म्हणजे आता कधी निघाले होते तुम्ही किती दिवस लागले, तुम्हाला म्हणजे कसे कसे तुम्ही? कोणकोणते टप्पे घेत गेले?
आम्ही नाशिक रोड पासू आम्ही ना नऊ जुलैला नऊ जूनला गेलो इथून ह तर दहा अकरा बारा बाराला जम्मू तवीला पोचलो म्हणजे. त नऊ तारखेला रात्री आठला पोहचलो मनमा जंक्शन यचं होत तिथे मग तिथे अकरा वाजता पो मग तिथे साडे दहाला पोहोचलो तिथे अकराजेची ट्रेन होती मग ती जम्मू तवी काश्मीर सॉरी जम्मू तवी कटरा म तिथे लो जम्मू तवी वरून एक ट्रॅव्हल ची बस बुक केली कटराला जाण्यासाठी वैष्णोदेवीच दर्शन घेण्यासाठी.
हा मग तुम्ही अगोदर वैष्णो देेवीचं दर्शन घेतलं जसं.
हो वैष्णो देेवीचं दर्शन मग तिथे पाच सहा तास लागले ट्रॅव्हलिंगला मग तिथे गेलो वगैरे रूम वगैरे घेतला मग रेस्ट केली वन डे कारण संध्याका
हम ह हा का ग, असं वेळेवर गेलं तर भेटते का पण मग?
हो तिथे ना म्हणजे नाही सरकारी भवन आहे त्रिकुटा भवन म्हणून मातााराणीचं. ते खूप छान आहे लॉज, लॉज सारखं नाही आहे पण असे मोठे मोठे रूम असतात एक रूम मध्ये वीस वीस, पंचवीस पंचवीस जण झोपू शकतात.
हम्म
सर्विस सोय असते त्यांचे आणि भोजन पण त्यांच्याकडून असतं तिकीट काढायचं. पण नॉर्मल हा जास्त कॉस्टली नसत.
हा कसं असतं म्हणजे त्यांचं
म्हणजे जेवढे माणसं असले ना तेवढ्या आ हजार पंधराशे दोन हजार असं.
हा म्ह जा अस जास्त क्वांटिटी ह
हा जास्त क्वांटिटीमध्ये पर्सेन असले ना म दोन हजार अडीच हजार जस स्टेवरर अवलेबल असतं आपलं वन डे स्टे सेकंड डे स्टे असं
पण मग एक दोन माणसं असले तर त्यांना देतात?
नाही ना त्यांचे रूम मोठे मोठे असतात ना फॅमिली सारखे असे मग आपण दुसरी घेऊ शकतो दुसरीकडे असेल अवलेबल
हा हो का?
तस पण मग आपण सहजी सहजी, कस फॅमिली ट्रीपच जातो ना एवढ्या लांब. सिंगल कोणी नाही य ते एवढं अस
हा बरं बर आहे वातावरण कस होत?
वातावरण खूप छान होतं तिथे ना, अस शणाशणत वातावरण बदलत. तिथे पाऊस, ऊन, वार
हा हा म्हणजे तीनही. तिन्ही ऋतो एकदाच अनुभवायला भेटतात काय मग आपल्याला
हो तिथे तिन्ही ऋतू अनुभवलाय एक्सपिरियन्स हो एक्सपिरियनस बाहेर जातो तिथे.
हा मग सगळं एकत्र कॅरी करावं लागत असेल? रेनकोट,
हो मग रेनकोट मग आम्ही गेलो ना त्या ज सेक कम ट्रॅव्हलिंग वगैरे केली मस्त स्टे केला नाईट ला वेळ झाला होता ना मग सेकंड डे सकाळी उठलो लवकर सहा वाजतां म्हटलं पटंकन वेळं लागतो नां सहा सात घंट ते चढांयला लागतं वरंती गाड्यांवर
हां बरोबर आहे
तरं मंग सहा वाजतां उठलो सर्व प्रॉपर वगैरें तयारी वगैरें केली पणं मंग सकाळीं ऊंन होतं आणि नंतर अचांनक पाऊस सुंरू झालां खूंप खूंप जोरांत मंग सर्व तिथे रेंकोट वगैरें होते विकायलां मंग सर्वांनी रेंकोट रेनकोट घेतले मंग केली सुरवांत गंड चढतां चढतां मंग झालं पाऊस कमी हो
मंग तिथे किती दिवसं सेंट केलां तुम्हीं
मंग तिथे कायं गंड वगैरें चढलो संध्याकांळी रांत त्री दोन तीनं लां उतरलो खांली
हम्मं हम्मं
अ मंग तो डे स्टेचां आणि मंग सेकंडे लां परंत ट्रॅव्हलिंग ची टेम्पो ट्रॅव्हलर बुंक केली सतरां सीटरची
बरं
ऊत्यांची बुकिंग हां त्यांची बुकिंग असती सिक्स्टी सेव्हन्टीन थाउजंड म्हणजे वंन लॅक च्यां आसपांस असतें
हो कां
हां बुकिंग केली फांय डेजं सांठी म्हणजे मं
कडकेचं फिरवां फिरवायचं नां
हो सगळें ते घेऊन घेऊन जातं तरं संध्याकाळी आंणून सोडंता पांच दिवसं ते काश्मीर मधले जे मेन मेन स्पोर्ट असते नां श्रीनगंर मधले मंग तेचं फिरवतां बांकी जेवणांचा वगैरें खर्च आपलां आपलां असतों हॉटेलचां
हां फक्तं
फक्तं फिरवांयची कुकिंग त्यांच्याकडे असतें मंग पहिले आम्हीं सोनं फर्स्ट डे लां सोनबांगलां गेलो नाहीं तिथे बर्फी वगैरें नव्हतां एवढं कारणं बर्फाचा सिजंन जणं हांयण मेल्ट होतं होतां
हां कधीं असतों ते म्हणंजे नं
अ सिझनं सिझनं नां जांनेवा ऑक्टोंबर नोव्हेंबर बसूंन तो मंग मार्च ऐडिग प्रेरेतं असतों
हो म्हणजे तेंव्हा आपल्यांला बर्फ बगांयलां भेट
हो तेंव्हा खूंप खूंप बर्फ स्लो स्लो पणं खूंप असतों ग्फलां आणि जास्तीतं जास्तं एप्रिल पर्यंत असतों नंतर मे नंतर मेल्ट होतं जांतो तो आम्हीं गेलो नां एवढां बर्फ नव्हतां बोल मंग आम्हीं त्यांसाठी तिथंपर्यंत तिथं गेलो सोनबर्गलां झोलीलां पणं मंग तिथे बर्फ नव्हतं खांली नां असं ग्रीन सिनेरी ऊंनटी होती सर्व बर्फ मेल्ट होतं होतां सर्व मंग तिथे एक अ भारताचं खूंप हार्ड स्टेशंन म्हणूंन जुलेला
हां हां
तिथूंन अ किती दोन कां अडीचं अडीचं तांस लागतांत मंग तिथूंन आम्हीं परंत ट्रॅव्हलिंग सांठी दुसंरी गांडी बुंक केली ट्वेंटी थांउजंड ची
बांपरे
हं मंग तिथूंन मंगत बर्फ बघण्यांत
उचावर असतं का ते उंचावर असतात.
खुप उंच म्हणजे तुम्ही युट्यूब व सर्च करून बघा जरीलपास लेह लडाखचा एकच वे आहे तो. खूप पन्नास फूट खाली एकच रस्त त्याच दरीतून तिथे तिथून पुढे गेलेलो बर्फ बगाय साठी पण मग तिथे पण एवढा बर्फ नव्हता वॉटरफॉल वगैरे होते नॉर्मल ते छोटे छोटे बर्फ मे बर्फ मेल्ट होत होते तिथून सर्व
हा हा.
तिथे वगैरे फिरलो. मग संध्याकाळी परत रूम वर वगैरे
हा.
नंतर सेकंड डे ला म ते कश्मीर मध्ये फार्डस गार्डन आहे तिथे फिरलो.
हो हो.
आदिशंकराचार्याचं खूप जुनं मंदिर आहे तिथे.
हो का, कसलं मंदिर आहे ते कसलं मंदिर आहे?
ते आदिशंकराचार्य म्हणून महादेवाचं मंदिर आहे खूप प्राचीनकाली.
हो का म्हणजे शंकराची पिंड वगैरे का तिथ की प शंकराचं म्हणजे हे हा मूर्ती वगैरे पण असेल. हा.
हो मूर्ती वगैरे पण तिथे उंचावर ते पाचशे पायर्‍या चढून जावं लागत वर तस उंचवरच आहे खूप आणि मग गार्डन वगैरे पाच, सहा निशान गार्डन, कुपेश, शालीमार गार्डन वगैरे तिथे वॉटरफॉल्स आहे. खूपीथ गार्डन मध्ये खूप मोठे शंभर एकर ची जमीन आहे ना तिथे खूप असे वेगवेगळे फ्लावर्स हाय म्हणजे ऑल शेती त्याच्यातच आहे एक गार्डन म्हणून
हा मज्जा येत असेल मग काय?
हो मग खूप छान सिनेरीटी असते पण मग आता पावसामुळे ते पो फ्लॉवर्स एक गार्डन बंद होत. बाकी चालू होते. मग बाकी गार्डनमध्ये आहेत छोटे छोटे वॉटरफॉल आहे. म्हणजे असे जमिनीतून स्टे केलेल आहे. तिथे दल लेक म्हणून आहे ते काश्मीरमध्ये फेमस आहे, श्रीनगरमध्ये तिथे हाऊस बोटिंग वगैरे असतात. शॉपिंग मॉल आहे बोटिंगमध्येच.
हा छान छान मज्जा केली मग का?
हो.
तुम्ही मज्जा केली.
हो खूप छान सिनेरीटी असते.